हां मी वैष्णवी बोलतीय
हा, हा बोला ना काय काम आहे
हो काय नाही असंच केलं होता तुम्ही कार्या ॲपमधलं लिस्टमध्ये दिसला मग फोन नंबर शोधला आणि लावाव म्हणलं फोन माझा टास्क पण आहे ना
हा मी पण ते टास्क करत होते ना म्हणूनच लागला वाटतो फोन
हा, हा थँक्यू रिसिव केल्याबद्दल
लागला त्यात काय तेवढं मला आपण कधीतरी गरज पडेलच ना
हो ना टाइम आहे ना तुम्हाला बोलायला
आहे, आहे बोल मी पण टास्कच करत होते काय नाही
काय एज्युकेशन वगैरा काय झालंय तुमचं
एज्युकेशन लग्न झालं लग्नानंतर स्टॉप झालं आता अजून परत स्टार्ट केलय
वाव छान आहे की
हम
काय करताय आता एज्युकेशन मध्ये
तर सध्या डी एड करत आहे डी एड फर्स्ट इयर झालंय रिझल्ट लागायच राहिला आणखीन
बी ए नंतर असतं का डी एड
म हा, हा
अच्छा, अच्छा ठीक आहे, ठीक आहे आता मला थोडस काम आलंय मी ठेवते हा, हां ठीक आहे, ठीक आहे बाय